काय मला हा काय चालू आहे. काही नाही आज पाऊस चालूये शेतात काय शेतात केलं पावसाचा त्यामधे काय ते ऊस जाऊन सांगा. हा का म्हणजे ऊस कसा लावायला का. का नाही कायला कायला गाय शेतात राहत्या तुमचं तेव्हड. हा. हो का हा मग ते कराच लागत पाणी असो पाऊस असो. बर बर मी कट करते मग. आवाज आहे का नेटवर्क नाही आहे ना तर आवाजाचा प्रॉब्लेम.
माझ्या ह्याच्यावून तर सर्वांमध्ये. प्रॉब्लेमच दाखु रायला फोन हा, येतोय आता.
अहो तुम्ही काय करा अपडेट करून घ्या. डबल करा अपडेट करून द्या ना
हम्म मी दोन तीन वेळेस केला अपडेट पण मग ते तसंच होऊ लागलं.
हा मी त्या वेदीच्या मम्मीच्या
कोणाचं.
वगैर अस नाही म्हण दुसऱ्याच
हा माझे तसंच होऊ लागलं माझ्या ह्याच्यावर येतो, पण माझा लागत नाही दुसऱ्याला.
हा का पण तुम्ही डबल ती अपडेट म्हण ते तरी करून पहा दाखून द्या त्याला माहिती हा स्वातीला दाखून देल ते माझ ही काही आताच एक झालते सग काल परवा पासून
माग लागत होते माझे मी एक दोन कॉल केले पण मग आता लागतच नाही.
होय का नाही काही तरी असन त्याचे प्रॉब्लेम सर्व्हर डाऊन दाखीत असणं कानी
हा सर्व्हर डाऊन दाखवू राहिला.
हा मग तसचं होऊ राहिल आज काही लिंक मधी प्रॉब्लेम हे का तसच तस मग म
तुम्ही घरी जाच होत्या काय. घरी होत्यात तुम्ही आज‌.
हा घरीच होते जायचा का शेतामध्ये.
पाऊस चालूच आहे ना ओ दिवसभर.
हं
आम्ही काय गेलो बसलो तिकडं जाऊन काय तेवढा ऊस आणला फक्त इकडं कावळे
हा काम तरी चालु असतय.
हम् काम काही नाही चाललं. मी तेव्हा वाटा निघले तेव्हा पण पाऊस आला. मग परत तिथं बसली जशी वाटण थांबली म्हणलई या ती फोन करते म्हणले आणि केला नाही म्हणलं आता माझं गरबड पोशायचे मागा ते म्हणे वल्ल होईन परत चाल पटकन.
नाही मला वाटलं मला कामाला लागले मोबाईल बाजूला असलं म्हणून ये नी फोन उचलला
फोन मग तितच होता पत्रामध्ये सेड मध्ये.
ना काही काम नाही आलं
हम्म
ते म्हणजे ना आचे दिवस दोन दिवस कोणतं ना मा करस
कुठ पैसे येतात त्याचे, पहिले कुठं आले का?
नाही आले. जावुदे युवा येऊ करून ठेवते त्यांच्यामध्ये आले ना
काय म तुम्हाला दुसरा टास्क आला का?
नाही दुसरा आला बाकी काही होईल बी केलं होईल जोपर्यंत आपलं फोनच पूर्ण होत नाही का?
हम्म
परत आणि येत नाही
हाव
हं आणि फोनचं पूर्ण करून घ्या.
हं बर.
आला पण भरपूर हे नाही कशि
हा चालन ठेऊ का मग. हा हा करा. मी- फोन येतोय मला यक ठेऊ का? मग. हा जयश्रीचा फोन आहे ठेवू का? मग.